हॅलो हो हो येतोय मॅडम.
गुड आफ्टरनून मॅडम मॅडम तुम्ही सध्या स्कोर सिस्टमडे युज कर. ना इफेक्टडे पडची
हो.
ओके तर मला आहे ना आपण एक्सपोर्ट केल्यानंतर पूर्ण एंट्री वगैरे गेट एक्झिट हे सगळं पूर्ण व्यवस्थित माहिती पण एकदा तुम्ही स्टफिंगची प्रोसेस कशी करतात, मला एकदा सांगा ना ती पूर्ण
मॅडम सांगते एक्सपोस इफेक्ट म्हणजे इफेक्टिवे सॉफ्टवेअर आहे ना स्पोर्ट त्याच्यामध्ये आपण एक्सपोर्ट ची एंट्री करतो ना मग ते एक्सपोर्ट
हं.
वर क्लिक करून मग लोडेड कंटेनर एक्सपोर्ट वर क्लिक करायची मग
हो हो सांगा मॅडम मला म्हणजे पूर्ण एकदा मी स्क्रीन बघते तुम्ही सांगता त्या पद्धतीने. मी तुम्ही सांगा मला मी त्याचप्रमाणे मी पण इथे प्रोसेस करते. पाच मिनिट मॅडम मी लॉग इन करते काय झा. बरेच दिवस झाले मी पण केलेल्या आहेत ते सगळ्या गोष्टी पण केल्याच नाही. मला स्क्रीनच म्हणजे एवढ्या क्लिअर आता तुम्ही न्यु शिकलेले मग तुम्हाला झालाच असल तो एकदा मला पण कश्या पद्धतीने युज करतात वैगेरे एक जस्ट मिनिट एक्स्पायर झालय ते मि लॉग इन करते.
हो चालेल करायला लावगेल म मी तुम्हाला सांगते.
ल हो हो लॉगिन झाल्यावर एक्सपोर्ट मध्ये ना.
हो एक्सपोर्ट मध्ये कुठली स्क्रीम?
हो मग लोडेड एक्सपोर्ट हम्म. मग लोड कंटेनर एस एफवर क्लिक करायची हम्म.
आता कसं बरेच दिवस झाले हे दुसरी कामं चालू होत त्याच्यात म स्क्रीन करूनच नाय बघितली म्हणून म्हटलं आज जरा एकदा बघू मॅडम मॅडम चांगल्या शिकल्या असतील म्हटलं आज मॅडम सांगतील आपल्याला लोड होत नाही बहुतेक तिकडून इश्यू आहे काही तुमच्याकडे होतेय का.
नाही माझ्याकडेही होत नाहीये स्लो चालू ये सिस्टीम आता.
हम् ओके ओके.
होईल होईल म. कस वाटलं मॅडम म तुमला हे इफेक्ट वेअर म्हणजे युज करताना फस्ट टाईमच तुचा रिव्यू आहे ना याच्यावर
हो फर्स्ट टाइमच करते सुरुवातीला आल्या भरपूर अडचणी. मग ते डेट वगैरे जेव्हा टाकतो ना आपण अ, इन डेट डेट इन डेट आउट डेट त्याला थोडं कन्फ्युजन व्हायचं माझं वाल. आता यायला लागलं लक्षात.
हा आम्ही तर आता वर्ष दोन वर्षापासून युज करतोय त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण माहितीये. मी कसं अजून नवीन ये पण ज्या वेळेस आपण त्यात सगळ्या गोष् ष्टी हळूहळू करत जातो ना त्यावेळेस सगळ्या हळूहळू क्लिअर होतील आता एक्स पोर्ट इन पोर्ट वगैरे हे पण क्लिअर झालं असेल तुम्हाला एंट्रीसाठी ना.
एक्सपोर्ट झाला इम्पोर्ट नाय झालं इम्पोर्टची मी अजून एकच एंट्री करून बघितली म त्याच्यामुळे लक्षात नय आलंय. जेव्हा आपण स्वतः करतो ते काम तेव्हा ते एकदम परफेक्ट माइंड मध्ये फिट होत.
हो बरोबर बरोबर स्क्रीनच ओपन नाय होत ये मॅडम.
हो ना माझ्याकडेही होत नाहीये.
सॉफ्टवेअर इश्यू असेल पण बरच काही ये बरं कां हेच्यामध्ये. शिकण्यासारखं खरंच तुम्ही बघत राहा एक एक अप्लिकेशन आणि म्हणजे प्रत्येक अँप्लिकेशन वेग वेगळं आहे ते बघत राय टर्गेट ऑपरेशन मास्टर इंम्पॉर्ट त्यांनंतर तुमच कार्टिंग झालं बरेच काही आहे. अजून ते तुम्हाला माहिती नसतील की त्याच्यामध्ये काय वर्किंग चालतं काय नाही.
हो. हो म मी आता त्याच्यात पी ओम एल एंट्री करते कार्गोजच कर ते ए टी पी च्या एन्ट्री जमायला लागल्या आता आता त्याच्यात काही अडचण येत नाही.
पूर्ण बॅकअप माहिती करून घ्यायच म्हणजे पूर्ण डिटेल्स मध्ये आपल्याला माहिती होऊन जात म्हणजे हे कशासाठी करता काय करता जो कोणं वर्किंग करतो ना त्याला पूर्ण विचारायचं स्टार्टिंग पासूनच. म्हणजे कस कधी तुम्ही एक ट्या असल्या वगैरे तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे कुठे काही अडचण नको.
हो ना आणि विचारात असते मी तसं आता भरपूर साऱ्या म्हणजे तिघांनी खूप छान शिकवलं तुम्ही पण मला खूप छान शिकवलं. सचिन सर नी पण, तर आता इम्पोर्टच थोडं आता डिफिकल्ट येईल थोडशी कारण की ते एंट्रीज भर पूर करावा लागतात इम्पोर्टच्या
हो.. एकच मिनिट नाईटस ओपण होते, मॅडम ती स्क्रीन नाही ना नाही लोडिंगलाच लावते ती ठीक आहे चला लोडिंग करताना कशी कशी स्क्रीन सांगतात, तुम्हाला तुम्ही करताना सांगा मला.
हा मग ते लोड कंटेनर ए सी फ वर क्लिक केली का, मग त्याच्यानंतर आहे ना आपल्यासमोर एक स्क्रीन ओपन होते, मग तिथे फक्त रिक्वेस्ट नंबर टाकायचा. आणि आपण हे ना याच्यात फक्त डॉ चे डॉकचे जे डॉक्युमेंट चे असतात त्यांचं
ओके मग डॉकचे डॉक्युमेंटस म्हणजे नेमकी काय असतं?
अ म्हणजे डॉकचे डॉक्युमेंट म्हणजे एक ते जे कंटेनर असतात ना, ते सेलस केलेले नसतात. म्हणजे इथे जे पूर्ण कंटेनर रिकामा करून चेक करून मग तो पुन्हा लोड केला जातो आणि जे सेलस डॉक्यु क्युमेंट असतात ना, ते फिफ्टी पर्सेंट रि रिवर्किंग करावं लागतं त्याला.
ओके म्हणजे तुम्हाला डॉक डॉक न नाही आ तस नाही, सेल्फच्या कंटेनरला रिवर्किंग असत नाही, एक लक्षात घ्या.
हा रीवर्किंग
सेल्पच्या कंटेनर कंपनीतन सील मारून आपल्याकडे येतं, तुम्ही थोडी जाताना सांगताना चुकल्यात मला.
बरोबर आहे, नाही त्याचं म्हणजे त्याच फक्त फिफ्टी पर्सेंट हे हे करतात फक्त करतात आणि सीलच आणि डॉकच अ पूर्ण चेक करतात ना, म्हणजे फिफ्टी पर्सेंट चेक हे करतात ऐ से से सॉरी सेलच जे असतं ना सेलच ते फिफ्टी पर्सेंट करतात आणि
नाही नाही नाही नाही ऐका ऐका ऐका माझं तसं नसतं ते ऐकून घ्या, आता मी पूर्ण सांगते तुम्हाला. डॉकचं जे कंटेनर आहे ते आपल्याकडे फिफ्टी पर्सेंट खाली केलं जातं कंपल्सरी
हा
आणि सेल्फ सील कंटेनर असत ते फिफ्टी पर्सेंट खाली केलं जात नाही, कारण ती नाशवंत म्हणजे पेशबल बूड्स असतात. एकदम शांततेत ऐकून घ्या, आता तुम्ही ते कसे असतात पेईशीबल बुड्स असतात. म्हणजे ते कंपनीतन सील मारून येतं आणि ज्या कंटेनरला एस एन बी कडनं वरतून अलर्ट असेल, त्याच कंटेनरच सील ब्रेक करून ते चेक केलं जातं फक्त. नाही तर सेल्फचा कंटेनर आपल्याकडे चेक होत नाही, कारण ती जबाबदारी कंपनी वाल्याची असते. हा ही कॉन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा, तुमची ही कॉन्सेप्ट जरा चुकली. की सेल्फचा कंटेड फिफ्टी पर्सेंट नाही होत बरं का तो आपल्याकडे, ज्या वेळेस त्याला अलर्ट असेल कस मी कडनं त्याच वेळेस तो चेक केला जातो, ही गोष्ट लक्षात राहु दे.
हा आणि डॉकचा फिफ्टी पर्सेंट चेक केला जातं म्हणजे मग
हो हो हो डॉकचं कस मग तो प्रॉपरली ओपनच होतं ना. डॉकचा म्हणजे कसं, आता आपण म्हणून ना पेरिशिबल बुड्स नसतो बुवा कांदा वगैरे असतो त्याला हँडलिंग करू शकतो, म्हणून तो आपण एक क डॉक मध्ये करतो आणि मोस्टली ग्रेप्स वगैरे जे असतात ना ते सेल्फचे कंटेनर असतात, ते कसं आपण ओपन केलं, त्याला हँडलिंग केली, मग त्या वस्तू खराब होतात. म्हणून आपण मोस्टली सेल्पचा कंटेनर कंपनीतन सील होऊन येतो, त्याची प्रोसिजरच ती आहे. आणि जर त्याला अलर्ट असला, तरच तो ओपण होतो एवढी गोष्ट कायम लक्षात ठेवायची मॅडम. कारण हॅडलिंगध्ये माल खराब झाल्यावर एक्सपोर्टर कम्प्लेंट करेल की नाही आपल्याकडे. त्याला तो माल बाहेर पाठवायचा असतो ना? बरोबर ना? हम्म. ह्या कॉन्सेप्ट थोड्या क्लिअर ठेवायच्या आपल्याकडे. हा हा हा. नाही -
कंटेनर असत. त्याला फक्त ते सील चेक केलं जातं असं.
हो फक्त सील जो असतो ना? तो सील नंबर चेक करतात. तो आपल्याकडे एक कस्टमच स्कॅनरये. त्या स्कॅनरने स्कॅन करतात. आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे एक्सपोर्टची प्रोसिजर तुम्हाला माहितीेचए. लिओ वगैरे सगळं झालय. कि तो कंटेनर नंबर, त्या स्कॅनर न- स्कॅन केला जातो. तो अपडेट केला जातो. आणि कंटेनर -
हम्म.
स्टफिंग पण करत नाही ना?
नाही. फीलच नाही. फिलच नाही करत. सेंट फक्त डॉकच्या कंटेनरचं स्टफिंग करतात.
ओके ओके. ओके ओके. हम्म. ठीकए. म्हणजे तुम्ही आता फक्त तो जो जॉब नंबर क्रिएट झालेला आहे- तो सिलेक्ट करून फक्त डाऊनलोड करून ठेवताय.
हा. हो. रिक्वेस्ट नंबरमध्ये तु आं.
बारीक बघून ठेवाय- म्हणजे हे कसं जनरेट होतं? काय होतं? हे तुम्हाला पण सगळं क्लिअर होत जातं अं.
हो.
हो कि नाही? ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे बेस माहिती असला ना? तर पुढच्या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त क्लिअर होतात हं.
हो.
हे नेहमी लक्षात ठेवायचं.
हो.
चालेल. मग अजून का कुठलं कुठलं करतात पुढचं मग? लोड स्टपिंग, कंटेनर अप्रुव्हल वगैरे ते नाही करत ना? फक्त लोड कंटेनर अस- पर्यंतच ना?
हो. एस एफ व सेव्ह करून घ्यायचं आणि डाऊनलोड. डी एस सी नंतरून करतो आपण. पहिले हे डाउनलोड करून ठेवावं लागतं ते.
करता मॅडम तुम्ही याच्यासाठी?
अ. आपल्या सी ई ओ सरांचा.
ओके. म्हणजे जो आपला गॅझेटेड पर्सन येई - कि त्याच एकच डी एस सी युज केला जातो बुवा. हा. म्हणजे आपल्या समोरच्या पर्सनला सांगता ये - तना. म्हणजे गॅझेटेड पर्सन असतो आपला तो सी ई ओ वगैरे कंपनीचा. त्यांचा एकच जी एस सी असतो. तो इथे डिजिटल सिग्नेटरी म्हणून- वापरू शकतो बुवा. बरोबर ना? हा. हे आता नवीन सॉफ्टवेअरच्या हिशोबान. नाही तर आम्हाला कसं हे कस्टमचं जुनं माहिती होतं. कि या डॉक्युमेंट्स तिकडे घेऊन जायचं. आणि डाक्युमेंटस - समोर घेउन मग त्यांच्याकडे त्यांच्या रोलला स्टफिंगच - एक रोल हो- ता. त्याच्यामध्ये जे पॅकेजेस असायचे, ते डिवाइड करायचे- आणि नॉर्मली आपण मॅन्युअली एंट्री मारतो तशी करायची- कि झालं स्टफिंग. हे म्हणजे खूपच लेंंदी प्रोसिजर दिली यांनी.
हा. आता हे डाउनलोड करून झाल्यानंतर मग ते पुन्हा ए ना- अ त्याची जी एस एन फाईल तयार करायची-
प्रोसिजर होती ना ठीक हे सर आम्ही नेक्स्ट कॉल करेल त्यावेळेस सांगा बाकी प्रोसिजर मला हा
हो हो हो चालेल हो
ह हं
झाले दहा मिनिट तेव्हाच होऊन जाते दहा मिनिट